हॅलो आवाज येतोेय काय हा आवाज येते माझे तुझा आवाज ब्रेकवालाय रेंज मध्ये आहे जरा हा कॉल कनेक्ट व्हायलाच थोडा वेळ लागतोय
अच
हा बोल की आवाज येतोय माझा हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा येत हॅलो मला तुझा आवाज येतोय की हॅलो मला आवाज येतोय तुझा हॅलो बोल की हॅलो आवाज येतोय मला तुझा तुझा येतोय काय माझा येतोय काय तुला हॅलो हा बोल
हॅलो
आवाज येतेय माझा हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हाय आवाज येतेय काय
हॅल
हा बोल की हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येते माझा
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय काय
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हा वाज येतोय हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येते काय हॅलो
हॅलो हॅलो हॅलो अ
हॅलो
आवाज येतोय माझा मला तुझा काहीच आवाज येत नाही म्हणजे तुझा आवाज येतोय मला माझा तुझा आवाज जातोय काय हॅलो हॅलो हॅलो
हॅलो माझा आवाज येत काय हॅलो हॅलो हॅलो हा मला तू जावाच येतोय आता बरं तू मला सांगितली होतीस की त्याची रेसिपी सांग म्हणून हम्म आईस्क्रीमची पण मी ते आईस्क्रीम घरी केलंच नव्हतं अगं मला माहिती आहे तुला मला आवाज येतोय मग हा मग मी ते आईस्क्रीम काय केलेलं मी विकत आणलेले ह्याच्यातून फालुद सारखं पण तुला सांगू काय बाहेर च प्रि म्हणजे हे हवा बंद केलेली होते नसते आपल्या शरीराला चांगलं मग आपण घरीच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण बनवू शकतो मग काय करायचं दूध घ्यायचं घरात घरातलंच आईस्क्रीम जर कुल फी वगैरे करायचे असले दूध घ्यायचं आणि दुधापासूनच आपण आईस्क्रीम वगैरे चांगल्या बनवू शकतोय मला वाटते मला आता इतकी म्हणजे इतक्या पण रेसिपी माहीत नाही चांगल्या दू आईस्क्रीमच्या. पण पॅकेट फूड तू खाणं आधी बंद कर, पॅकेट फूड मुळं खूप प्रॉब्लम होतात. बरोबर आहे, आवाज आलाय माझा?
दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी करणे इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय काही होत नाही. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये अं म्हणजे एक्सरसाईज असणे, व्यायाम असणे मोस्टली इम्पॉ टन्ट आहे कारण व्यायामशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आताची आपण पिढी बघतोय जी खूप म्हणजे व्यायाम करायचा नाही ऑफिसमध्ये काम पाहिजे बसून पाहिजे. म्हणजे हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्ककडे जास्त ल क्ष दिले जाते त्यामुळे व्यायाम न होता बसून वेट गेन होने असे विविध तसेच पोठाचे रोग होणे असे विविध रोग उद्भवत आहे. त्यासाठी आज माणूस म्हणजे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. वजनाबरोबरच त्याचे आरोग्य दे खील म्हणजे व्यवस्थित नाहीे आहे आरोग्याचा देखील त्याला प्रॉब्लेम होत चाललाय जसे कि पोठाचे आजार आता आपण म्हणतो पि सी ओ डी जसं काही मुलींमध्ये कि बाई फनमध्ये पीसीओडी चालू झालेला आहे आणि माणसांमध्ये वजन वाढीचे, सांधे दुखीचे म्हणजे आत तऱ्यांमध्ये देखील सांधेदुखीचे असे वेगवेगळे प्रकार म्हणजे रोग उद्भवू लागले आहेत.
होय होय.
कोणाला थोडंफार चाका देखील होत नाही म्हणजे थोडं चालले लगेच थकवा म्हणजे दम भरतो, दमा यास शुगर बीपी अशे वेग-वेग त रोग होत आहेत त्यावर उपचार म्हणजे काय असतं उपचार करण्यासाठी विविध ठिकाणी फिरत उपचार म्हणजे काय कराय चा असतं की आपण डेली सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरालाया व्यायाम म्हणून चालणे दे चालते जर व्यायाम एक्सरसाईज होत नसे वासिंम करता येत नसेल किंवा दम भरत असेल किंवा तेवढा टाइम नसेल तर फिरणे फिरणे आवश्यक आहे लाईफमध्येध थोडं तरी म्हणजे अनुभव पाहिजे ना म्हणजे इत बाहेर फिरणे फिरणे म्हणजे ट्रॅव्हल्स न म्हणजे शरीराला व्यायाम देेण्यासाठी आपण चालणे फास्टविगा चालणे
व्यायाम पाहिजे आ
हेच चालणे हे उत्तम असतं किंवा संध्याकाळच्या सूर्यास्तच्या वेळी लोक डॉग घेऊन किंवा आपल्या मुलींना घेऊन किंवा टाइमपाससाठी फिरायला आइस्क्रीम वगैरे खायला जात त्या पद्धतीने देखील पण चालायला गेलो थोडा निसर्गाचा अनुभव घेतला निसर्गा सानिध्यात राहिलो तर व्यवस्थितरित्या म्हणजे आनंद देखील मिळेल आणि व्यवस्थित आपण राहू सु राहू सुद्धा शकतो म्हणजे आपल्या आपल्याला व्यवस्थित चांगले वाटेल हो अगदी बरोबर आहे तुमचे.
बरोबर आहे. मग आणि काय म्हणतेस तू म्हणजे तुझं आणि काय म्हण ह्याच्या
हो आपण तसं देखील करू शकतो आता योगासन जमतच नाहीत ना व्यायाम तर सोडा आता आपण वेग वेगळे आरोग्य सल्लागार आपल्याला घरी येऊन सांगतात की तुम्ही हे प्रोडक्ट घ्या असा व्यायाम करा तसं व्यायाम करा मग हे करा मग वेट लॉस होईल तुमचं किंवा कोण आजार होणार नाय ब बउ म्हणजे रक्तदाब अशू दे, शुगर अशू दे कमी होऊ ये पण आपण खाण्याकडे देखील खाण्याबरोबरच व्यायाम देखील आवश्यक आहे आहार आणि व्यायाम याच्यामुळे आपले शरीर सदृढ राहते आता आपण बघतोय की म्हणजे शरीर सुदृ राहण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे आपल्याला जा मिळते ताकद मिळते शरीरामध्ये तीर्बधके पदार्थ प्रि असा प्रतिनियुक्त पदार्थ अशा मधून मिळतात मग असे पदार्थ जेणेकरून आपल्या शरीराला उपयुक्त होईल आता कुरकुरसारखे पदार्थ आपल्याला नाहीत उपयोगत त्यागून कायलं पाहिजे जास्तीत जास्त कच्च्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे भाज्या पालेभाज्या फळभाज्या फळे सीजनल फळ तर खालं पाहिजेचच कोणताही फळ असं नाहीे की त्या आपल्याला साईड इफेक्ट होतात आपण म्हणतो क के खाल्ल्याने वजन वाढते असं काहीही नाहीये सीझनल फळ एक तुम्ही एक दिवसातून काही दोन चार फळे खा के खाणार आहात नाही तर दिवसातून एकदा खावेत म्हणजे असं नाही की रोज रच खावा एक दिवसाने खावा वी मधून दोनदाा खावा तीन दा खावा पण खावा सीजनल पण ख खाल्ले पाहिजे फळ हे चांगलं असतात आणि सफरचंद हे शरीरासाठी उत्तम असतात अपर सफरचंद खाल्लो ना तर आपलं व्यवस्थित म्हणजे असं बोलतात की सपरच्या खा सपर्चन खाल्यामुळे हिरोग होत नाही किंवा कोणतंही म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही सपर्ज चांगलं असतं सिरयरासाठी आणि अ एक दररोज एक सपरचंद खाल्लं पाहिजे तर तसच फळे देखील खावा आणि कच्चा फळ जा मी सांगितलं जस काकडे पालकभाजी तर खूप इम्पॉर्टंट आहे पालकभाजी खाल्ली पाहिजे मेथी असू दे शेपू असू दे तांदूळची भाजी असली वेगवेगळ्या भाज्या येतात खाल्ल्या पाहिजेत कच्च्या सगळ्याचा समावेश असला पाहिजे कडधान्य मांस अंडी मासे सगळ दूध दुधाचा तर या सगळ्याचा समावे असला पाहिजे गोड बरोबर तिखट देखील कडू देखील कारलं देखील खाणे आवश्यक आहे आता आपण बघत तच कडुलिंबाचा पाला कोणी कोणी तर त्याचा ज्यूस करून पिता ते शरीरासाठी चांगला असत कडूपणामुळे आपल्या शरीराला कोणताही आजार होत नाही किंवा जखमा भरून जातात असं बोलत त्यात औषध देखील कडू असतो का तर त्याच्यामुळे लगेच जखमा भरतात आपल्याला बर होण्यास मदत होते त्या थोडक्यात काय तर सगळ्याचा समावेश असणे इम्पॉर्टंट आहे आपण जेवढे पदार्थ खाऊ तेवढं चांगले राहू आणि शेवटी एवढेच म्हणायचंय की निरोगी खावा आणि निरोगी राहा जेणेकरून आपलं स्वस्थ देखील चांगलं राहील आणि आपल्याला मदत देखील होईल
हो बरोबर आहे बाय